हॅलो हॅलो हॅलो येई ला का आवाज. हॅलोवा येत हो ना येते येते. तुमचा आवाज य आहे मला नाही का?
हॅलो.
कुणाल एगदा हॉटस्पॉट कर रे एक मिनिट
हा हा.
यायला का आता
हा आता याला
ते वायफाय कनेक्ट केलं बाहेर आलतो इकडे अच्छा हम् हम्.
म्हणलं तुमचा आवाज नाही क्लिअर नव्हता येत आवाज
हा ती काय होती माहिती काय ती माझा मोबाईल जरा अस बाहेरच्या देशातला आहे ना तिच्यामुळे ती फाईवजी काय चालत नाही याच्यात
अच्छा औदर कंट्री मधलय.
हा कुरियातलाय.
अच्छा, अच्छा,.. होतय, होतय, तुमचा आवाज पण एकदम कमी येत आहे मला हा.
हॅलो? याईल का जरा.
हा, आता आता यायला.
हम. हम.
अच्छा, तुम्ही कुठले प्रॉपर?
आम्ही इथलेच मालेगाव म्हणजे- प्रॉपर तर नांदेडचव आम्ही, पण इकडं आलेलो आम्ही नंतर.
मालेगाव म्हणजे वाशीम?
हा वाशिम, वाशिम माार मालेगाव असं म्हणताय.
अच्छा, अच्छ, जवळच आहे ना तिथन वाशीम वरुन?
हा, बस एकोणीस किलोमीटर आहे इथून.
अच्छा, अच्छा, बर. बर. बर. आता काय मग जॉब सुरू आहे- की तुमचा स्टडी सुरू आहे?
हो, स्टडी जॉब समजा आता काय माहिती काय? कॉलेज चालू बी हाय आणि त्यासोबत आता जेवढे गव्हर्नमेंटचे असतात, तेवढे एक्झाम देतो आम्ही.
अच्छा, प्रिपरेशन चांगलाय, चांगलाय एज्युकेशन काय झालंय?
एज्युकेशन बी ए.
अच्छा..,
हम्म
चांगलंय मग राहणं तिथेच होती का, मालेगाव मध्ये प्रॉपर?
हो इथंच आहे भाऊ, प्रॉपर इथंच राहितो आम्ही आता.
अच्छा, अच्छा, सेल्फ स्टडी सुरू आहे की, क्लासेस वगैरे पण घेतलाय?
हा क्लासेस होतो ना, मी वाशिमला एक वर्ष होतो.
हां.
आणि मग तिथून आता घरून करतो मी.
अच्छा.,
हम्, ते कारण तिथं राहायला थोडं जास्त लांब नाही तिथं कसं- तिच्यापेक्षा मी इथून केलेल बर ते.
हाव येण्या, येण्या-जाण्यामध्ये पण टाइम जाते मग.
हो ना, हो ना, नाही तिथ तर राहायचो मी, पण ते जास्त पैसे लागायचेत ना. त्याच्यापेक्षा मग-
घरी होती का, मग स्टडी व्यवस्थित?
हो, होते तस काही विषय नाही स्टडीचा.
चांगलाय मग.
हा, इथे शांत वातावरण मस्तं आमच्या इकडे.
चांगला आहे, आमच्या इकडे थोड आम्ही- केलं होतं मी, आता म्हणजे, मी दोन वर्ष घरीच ना आता दोन वर्ष- थर्टी वन ला दोन वर्ष होतील मी घरीच हाव त- मी क्लासेस वगैरे जॉईन केले होते, पण ते थोडस मला त्रास व्हायला- पुन्हा ते बंद केलं मी, तर घरीच आव सध्या.
हो का? तुम्ही बाकी काय करता मग?
माझं एज्युकेशन झालंय, अ.. आय टी आय ला पॉलिटेक्निक झाला. आणि वन इयर ट्रेनिंग केली, माईनमधून डोंगरी माईनमधन.
हा, हा.
अपँडेंटशीप केली आणि बीकॉम, एम कॉंम पण केलाय प्रायव्हेटमध्ये.
अच्छा, अच्छा.
तर सध्या मी म्हणजे जॉब साठी जाणार होतो, अहमदाबादला- आणि माझ्याकडे ते- मेट होते ना म गडचिरोलीूवरून केला दोन हजार सतरा ला आयटी तर आता कस, फिजिकली ते ओरिजिनल डॉक्युमेंट् मागतात ना व्हेरीफिकेशनच्या वेळेस आतापर्यंत तर काही काम आले, नाही म्हटलं खाली याव तर घेऊन येतो दोन हजार चोवीस ची गोष्ट आहे तर माझा एक्सिडेंट झाला. त्याच्यामुळे मग मी घरीच आता जॉब वगैरे, आता बंदच आहे सध्या अस,
ऑलाईन वगैरे करायचेत आपले मस्त जॉब काय त्याचा विषय येत नाही.
थोडं डोक्याचा मला त्रास होतो ना, म्हणून त्याच्यामुळे मी सगळं बंदच केला.
हा ती हेवी काम वगैरे जमत नसल आता जास्त,
नाही नाही माझे शोल्डरची पण हड्डी तुटली होती आणि डोक्याला पण ब्लड फ्लोट होते चार, आणि मला मॅक्झिमम गोष्टी, ते नीट आठवत नव्हतं, आता आता पूर्ण रिमाइंड झाल्यात. हॉस्पिटलमध्ये पण मी कोणाला ओळखत नव्हतो.
हम्म हम्,
ते कधी कधी काय होते आपलं ते हेल्मेटची जे क्लिप नाही आहेत का नेकवाली,
हो हो,
आपलं का जे मानवली नाही का ती क्लिप निघून गेली त्याच्यामुळे मग माझ्या डोक्याला पण लागला होता.
बापरे,
असं चाललं त्याच्यामुळे मग मी पूर्णच विसरून गेलो होतो म्हणजे ओळखत, पण नव्हतो तिथे कोणाला हडूहळू सगळं रिमाइंड झाला.
हा हा,
झालं जेवन वगैरे,
नाही अजून, नाही आता टाईम आहे थोडा,
अच्छा मी पण थोडा लेटच उठलो काल वेब सिरीज बघत बसलो होत मिर्जापूर, तर लेटच झाला मग मला रात्री आठवण आली म्हणजे ऍक्च्युली मी, तर मागे आपण बोललो नाही का कॉल करू म्हणून उद्याला तर दुसऱ्या दिवशी माझे का, का वाढलेत त्याच्यामुळे मग मी घरी बिझी बिझीच होतो त्याच्यामुळे मग मी ओपनच नाही गेला मग, काल सडनली रात्री ओपन केला मी काल संध्याका, फ्री होऊन गेल म्हणजे सगळे पाहुणे वगैरे गेले सगळे म्हटलं बघ, तो कॉल ओपन करून मग तुम्हाला मेसेज केला मी तर ऑफ होते वाटते तुम्ही,
नाही मी थोडं काल रात्री लवकर झोपलो ते,
अच्छा,
हम्म,
मला वाटलं की झोपून गेले असेल म्हंटलं राहू द्या मग उद्याला आरामात, तसंच बोलू म्हटला,
तसं तर झोपत नाही बारा याच्यापर्यंत
माझा तर सेकंड कॉल आहे काल केला होता मी आणि आता सेकंड कॉल, कॉलेज स्टार्टिंग झाली आहे आता माझे,
अह ना एक लावला होतां वाटते मला दोन तर दोन कटले ते,
हा मी दोन काल केले होते तुम्हाला कॉल
हम् हम् हा त्या दिवशी पण लावले होते ना त्या दिवशी कटलेत आपले कोण
हा हा त्या दिवशी पण केलं
हा नेटवर्क मु ती समजा
हा आणि आता कसं आहे इकडे आणि इकडे आता कंटिन्यू पा ते सात दिवस झाले कंटिन्यू होऊय आहे म्हणजे सात तारीखपासनं त्याच्यामुळे मग ऊन ऊन नाही का ऊन आणि बंदच आहे इकडे आता तिकडे पण ते सेम आहे का कंडिशन
काहीच नाही तर पाणी तर पडलंच नाही आमच्या गोरला पण पाणी नाही सध्या
हो का इकडे आ ही वन वीक आला जेव्हा आपण बोललो नव्हतो का तेव्हापर्यंत आला कंटिन्यू थोडं म्हणजे थंडा करून गेला आणि आता इतकी गरमी होतय उष्ण क ज थंडी झाली तर ते खालून ते वाफ पण निघते आणि वर्षी पण होऊन कंटिन्यू असं त्याच्यामुळे मग गर्मीच गर्मी कंटिन्यू
काही नाही इथे तर चार पाच दिवसांमुळे बी पाणी येऊ शकते आता
हो काल दिलं नोटिफिकेशन मी बघित ना काल रात्रीला चोवीस तासामध्ये म्हणजे सतरा तारीख पर्यंत असं काहीतरी पण आता बघू आता आता तर काही आहे नाही इकडे तर ऊनच आहे आता आपण
ठका ना
बघू आता येते की नाही तर हा समजेल आता येते नाही येत मागच्या वेळेस पण तसंच केलं अ सात तारीखला आहे सहा तारीखला की चोवीस तास अ पाणी येईल चोवीस ते अठ्ठेचाळीस तास म्हणून पण कुठे कुठेच पडला तो पाणी
होन ना ते
सुरतला गोंदियाला पडला पण आमच्या इथे नाही पडला पण इथ रोडाला असं झाला
हम्
आणि आता शेतीवाल्यांचे पण खूप हे आहे आता त्यांचे स्वतःच ते बोरवल वगैरे त्यांच्या शेती सुरू आहे त्यांच्याकडे नाहीये ते चुपचाप बसले आहेत आता
नाहीही नाही करता येत नाही पाणीच लागत म्हणजे पाणी असस्तं लागते पाणीच नाही
त्याच्यामुळे हेकडे इकडे डॅम वगैरे पण ते पॅनलच काम चालू आहे कँक्रीट करत त्याला तर त्याच्यामुळे पॅनलवा पण बंद आहे आता सगळं त्याच्यामुळे लोक चूपचाप बसल्या आहेत आता
हम्म काही करता येत नाही ना पाणी लागते अर्जंट
हा पाणी लागते तिथे काही काही होतच नाही आता आणि कसय मा गावामध्ये पण थोडं टंचाई टंचाई सुरू आहे कोणत्या कोणत्या गावी
हो ना हो ना गावात पर्यंत पाण्याचा जरा असतेच प्रॉब्लेम तेवढा
हा आणि मेन म्हणजे जे नाही लोक आहेत ना हे पागलसारखे आमचे गोंदिया डिस्ट्रिक्ट ममध्ये सगळ्यात जास् तलाव आहे बरा पण त बरोबर पाण्याचा उपयोग नाही करत तेच जर छोट्या छोट्या तलाव जसं डम वम्याय पाणी छोट्या छोट्या तलावमध्ये टाकलं तर पाणी त्यांच्याही होतच नाही तेवढा पाणी तुमचा वेस्टेड जातोच ना त्याच्यापेक्षा तिथे भरात तुम्ही म्हणजे लोकांना त्रास नाही होणार
हन तर ती काय आता लोक ऐकत नाहीत ती
हा ते बघ आपला फायदा ब बघताच बस झाला
ह
पण आपल्याला जस नॉर्मल लोकांना त्रास होत ना म्हणजे जे म्हणजे घरी व्यवस्थित आहे बा त्यांना काही त्रास नाही आहत ते कस तरी ऍडजस्टमेंट करून टाकतात पण सगळेच लोक तसे नसतात ना आणि कस आहे मेन म्हणजे कोरोना पासून मॅक्झिमम लोक थोडे स्थिती हलवली आहे त्याच्यामुळे ते काहीच नाही करू शकत त्यांच्याकडे दुसरं ऑप्शनच नाही
अ तेच
अस असं आहे तुमची एज काय आहे
माझी ट्वेंटी वन
ट्वेंटी वन अच्छा म्हणजे फ्रेशरच आत तुम्ही आता.
हा नेमकंच झालं समजा कॉलेज असं
अच्छा मग आता एम ए वगैरे नाही केलं का मग पी जी?
नाही ना आता ते जर केलं तर गव्हर्मेंटची एक्झाम म्हण देता येणार नाहीत ना मग कॉलेजच कटिन्यू करणार मग
बरोबर प्रायववेटमध्ये नाही होत का तिकडे असं म्हणजे ऍडमिशन आपण नॉमिनली टाकून दिली आणि एक्झामसाठी गेलो तर?
हा मुक्त मधी ना? हम तसं बघितलंच नाही पण एम ए वगैरे नाही बी ए होऊन जाते ना बी ए तसाच होता माझा.
वायसिएम मध्येच?
हां वाईसे एम युनिवर्सिटी हां होते का हा हो वाटते हो त्याच युनिव्हर्सिटीमध्ये होते ना?
हा हां हां मी केलं ना माझं एमकॉम मी तसंच
हो का?
हा थोड त्रास होते स्टडीला वेड वगैरे नाही मिळत
हा ती काय होती माहिती का माझी माझी बॅक पण लागली कारण ती नोटिफिकेशन प्रॉपर येत नाही त्याची.
अच्छा.
ह्म त्याच्यामुळे नोटिफिकेशन येतच नाही प्रॉपर ती मदत सर्व्ह वगैरे डाऊन असतात त्यांची ते काय म्हणतात हॉल टिकीट वगैरे तिच्यात प्रॉब्लेम आहे थोडी
अच्छा. नाही आमच्या इकडे माझं कसं होतं मी डायरेट प्रिन्सिपल म्हजे ऑनर म्हणे प्रिन्सिपल आहेत त्यांना डायरेक्ट भेटल होतो मॅडम म्हणलं असं आहे बा तर तुम्ही थोडं हे करणार नाही तर मग कसां मी इतर ऍडमिशन करत आहो बा त्याच्यामध्ये तुमचा फायदा म्हटल मी ऍडमिशन करत आहोत तर पण तूमी बरोबर वेळेवर नोटिफिकेशन द्या म्हणजे आम्हाला पण जर ठीक आहे ब आता सगळे लोक जॉब वगैरे करतात बा तर तुम्ही थोडंसं कॉल वॉल वगैरे करून सांगत जा म्हणल तर ठीक आहे दादा मणे मग त्यांनी कॉल वगैरे पण करून सांगत होते त्या असा सगळ्यांना म्हणजे ते त्यांना कस वेळ म्हणजे मिळत नाही पण ते ऍडजस्टमेंट करून टाकत तर जर आपण प्रेमाने बोललो त्यांच्यासोबत तर ते बरोबर करतात. आणि थोडं आपण त्यांच्यासोबत तेरी मेरीवर उतरलो तर मग ते पण तसेच वागतात तुम्हाला गरज आहे तर मग तुम्ही तुम्ही आम्हाला टच करा आम्ही तुम्हाला नोटिफिकेशन देऊ.
हाव ती
तरते तर मी दोन वर्ष त्यांच्या क्लोजच होतो तर ते बरोबर मला कॉल करत होते.
हा हा.
आस
बाकी रेग्युलर केलं तर जमते पण मग ते रोज जाणं लागते आपल्याला.
आणखी काय म्हणता घरी म्हणजे पप्पा जॉब वगैरे करतात का बाबा
हा दुकान आहे आमच्या शिरपूरला मोटरसायकल गॅरेज समजा.
अच्छा टू व्हीलर फोर व्हीलर
टु व्हीलर टू वीलर.
अच्छा तिथेच मालेगाव मध्येच आहे का?
नाही शिरपूरला इथून आठ किलोमीटर आहे.
अच्छा.
हम्म ह तिथंच वीस वर्ष व्हाईलेत आता
अरे बापरे!
हम्म
चांगलंय मग.
घरी आमच्या पापडाची मशीनय वगैरे छोटस दुकाने आहे.
अच्छा मम्मी राहते तिथे.
हा हां
अच्छा चांगलं आहे मग.
हो इथं शांत वातावरण खेड टाईपच आहे आमचं गाव जास्त असं मोठं नाही. हम् बरं हा नॉर्मल थोडं एवढं काही असं डेव्हलप नाही जास्त.
हां
आमच तर फायू जी ची पण प्रॉब्लेम ये लाईट गेली की फायू जी बंद होते आमचं. नेटवर्कच बंद होती फायू जी नाही फोर जी नाही कोणतंच नाही. हा इतकं
मग तिकडे सिम कोणती यूज करतात जीओ एअरटेल.
जिओचीच तर चालत नाही बाकी एअरटेल वगैरे आहे तिची रेंज थोडी कमी राहते व्ही आय चांगली चालते आमच्या इकडे.
अच्छा
हम् बी एस एन एल टावर बाजूलाच पण त्याची रेंज चालत नाही इथंच लगी बाहेर.